हॅलो.
हॅलो.
अ, हा बोला.
आवाज येतो.
हा येतोय, बोल ना.
हा. काय करायलात?
काय नाही, बरं आहे. चहा करायचा आता. हम्म.
हम्म, संध्याकाळी स्वयंपाक
करायचाये ना स्वयंपाक.
काय ठरवलं करायचं?
ह मटकीची भाजी करणारे.
हां पोळ्या, हा हा आजून पोळ्या अजून काय?
आळू आळूवडी हम् ह्. असंच. खायचंय भेटले आळूचे पान चांगले म्हणून आणले मार्केट मधून.
हा हा, छान लागतात आळु वडी.
हो.
असं म्हणजे तळून करता की, असं शिजू म्हणजे वाफ
तळून तळ. पहिले उकडून घेते मग ते तळायच्या.
हा. कसं करता रे हॅलो.
बेसनपीठ, बेसनपीठ घ्यायचं. त्याच्यात थोडं तिखट, मीठ मिरची आपल्याला मिरचे वाटून टाकायची, मिरची वाटून टाकू शकतो आपण. हिरवी मिरची. नाहीतर लाल तिखट टाकलं तरी चालतं. त्याच्यात मग थोडसं, अ तीळ टाकायचे.
हा
तीळ टाकल्यावर छान लागत अजून. मग ते पीठ असं भिजवायचं वड्यांना लावायचं पी- आणि त्या असे हे गुंडाळ करून उकडायला ठेवायचं ते कुकरमध्ये.
हा.
उकडून घेतले का, नंतर ते गार झाले उकडले गार झालं का मग तळायचे. छान लागतात तसे पण. हम्म.
हा हा. आणि हे काय म्हणत्यात त्यात हे पण घालते, अ ते चिंचाच कोळ आणि हे
हा घालतात ना, चिंचेचा कोळ. हो गुळ आणि चिंचे हा त्याच्यासाठी घालतात.
एक एक जण लिंबू पिळते. ते ब काय होतें काय माहिती? लिंबूने न मी कधी?
मी नाही कधी? मी, मी पण नाही कधी लिंबू घातला. मी चिंचेचा कोळ अण ते घातलेलं दोन तिन वेळा.
छान हां.
मी लिंबाचं नाही कधी केलं अजून,
मी पण नाही केलं ते चिंचामुळं ती खरखर जातय ना छान लागते ते उलट. मग थोडं हे घालायचं काय म्हणते त्याला तांदळाचं पीठ
मग छान होतात अजून
कुरकुरीत होतात छान होतात, ते ईथ पुण्यात मिळतं म्हनं कि चितळे- कुठ आळूवडी हे पुण्यात फेमस आहेत म्हन मी ऐकून आहे बाबा मी पण नाही खाल्लं कधी इकड.
हा हा.
आणि मोदक पण खूप छान मिळतो तिकड.
भेटतात का?
हो फक्त चतुर्थीला असतील बहुतेक मोठे असे आपण- घरात असं लहान करतो ना नैवेद्याला वगैरे, पाहिजे म्हणून मग इथ मोठ- मोठे असं छान म्हणे मिळतात मोठे मोदक अस आपले असं मुठीत बस- पद मोदक असतय तिकडं.
अरे बापरे पण ते कसे तांदळाचे उकडून केलेले असतात का कसे?
मी नाही बघितले पण तांदळाचेच असतील बहुतेक असे उकड उकडलेलेच असतील. तिथच खायला देत असतील बहुतेक.
तेच तांदळाचे उकडून केले हा.
तांदळाचेच असतील उकडलेले कारण तळलेले ठेवत नाहीत ना असं तेलकट.
नाही नाही.
हा बहुतेक उकडलेले असतील असं तांदळाचेच. तांदळाचे पिठाचे ह ते उकड काढायलाच थोडं अवघड आहे ना?
हा थोडस अव मला नाही जमत माझे जाऊ काढते. मी नाही कधी हे करत ते उकडीचे करायचे म्हणलं का ती करत असते उकडीचे मोदक तांदळाच्या पिठाचे.
कोणती लहान जाऊ का तुमची?
हो.
दोन नंबरची
दोन्ही पण
हा हा बघू एकदा ट्राय करु आपण गणपती मधी
तेच करायला पाहिजे आता.
हा तळणीचे करु शकतो आपण तळणीचे. हा ते एकदा दोनदा बघितल्यावर येतय. हा तेच आपल्यान उग हे आपण बघितलं नाही शिक त्याला गेलो नाही ते म्हणून आलं नाही आपल्याला ते.
हो.
हा नाही तर एकदा युट्यूबला रेसिपी बघाव काहीतरी
हा हा.
ते बहुतेक तादळाचं पीठ असं बांधून ठेवत्यात का उकडीला कसं काय?
नाही नाही उकड ही गरम पाणी करून तेलाच असं हाटून घेतात थोडस
हा.
आपण गव्हाचं पीठ कसं हे करून घेतो
हा हा.
त्या पद्धतीने असे उकड काढून घेतात.
हा, आणि मग पुन्हा असं वाफवायला ठेवत्यात का ते असं? म्हणजे उ
हा मग थोडीशी उकड काढून घ्यायची ती, आणि नंतर तेचे अस गरम गरम याच्यातच ते भरावं लागतं. बाकर वगैरे सगळं, म ते परत उकडायला ठेवायचं ते चाळणीत हे करून, मोदक बनून उकडायला ठेवायचे परत.
हा, छान लागतय पण उकडीच चांगलं
हो गुळ -गुळ टाकायचा, गुळ आणि खोबरं.
गुळ आणि खोबरं पहिला सारण म्हणजे ते खिसून वगैरे असं सारण करून घ्यायचं त्यांना थोडं
सारण करून घ्यायचं हा बरोबर, परतून घ्यायचं ते चांगलं आणि ते भरायचं त्याच्यात छान होत ते. हा तेच आपल्या आवडीनुसार टाकायचं.
जायफळ पण घालत्यात का?
घालतात ना, थोडस घालायचं जास्त नाही. थोडस जायफळ घालायचं, विलायची
खसखस?
ते कुणाला आवडत असल तर घालतात, नाही तर नाही घालत कोण.
ह्याला करंजीला खसखस घालतात ना?
करंजीला घालतात हो.
हा, ह्याला घालत नाही बहुतेक मोदक मध्ये.
नाही -नाही मोदकला नाही घालत, कोण मोदकला गुळाचं फक्त गुळ आणि हे
खोबरं, हा, ते उकड काढताना पाण्यात काढायचं का ते दुधात म?
आपले इथे पाण्यातच काढतात.
हा कारण आपण असं कणिक मळताना दुधात मळतो ना ते नैवेद्यासाठी म्हणून.
नाही पाण्यातच करतात ते, दुधात करायला ते ते बघायच थोडस करून.
हा, होत नसे पीस करायची कणिक.
हा.
दुधानी
तव हिंदू नाही करून पाहिलं कधी, पाण्यात उकड करून हे करून पाहिलेले आहे दोन तीन वेळा इथ.
आपण यूट्यूबला आन ट्राय करू.
हो.
आता मोदक म्हणल्याव मोदक खाऊ वाटालेत.
आता आलीच आहे ना पुढच्या रविवार चतुर्थी करायचे म.
रविवारी ये चतुर्थी दोन तारखेला. हॅलो. हॅलो.
हा दोन हो येत्या रविवार दोन तारखेला. हॅलो! हॅलो!
हॅलो येतोय आवाज.
हा आता येतोय.
ते पाऊस चालू झाल्यामुळेळ रेंजस गेले पूर्ण.
हा येतोय आता येतोय.
कि पाऊस पडवला मोठा आता मोठा चालू झाला पाऊस. हा मग ती रेंजेस गेली पूर्ण.
हा हा बरोबर तेच मला वाटलंच आवाज जरा खरखर घालता.
ह तेच पावसामुळं चालले रेंज येईना. परवा प त्या दिवशी तरी काय पण दिवस नव्हती इ तर रेंज.
हो का.
आणि आत बसल्यावर तर रेंजच येत नाही.
आतमध्ये नाहीय रेजू बरोबर आहे.
नाही नाही इथं बालकनीतच गॅलरी मध्ये उभारावं लागतं.
हा
आणि इकडून पाऊस हे होतय ना.
बरोबर.
हा हा अजून काय म्हणता, बघु आता चतुर्थीला ट्राय करू आपण.
हा रविवारीच्या तरती ट्राय करून बघायचं.
हा एकदा शिकलं तरच हे होत.
ते तर्र आहेच हा म काय बाकी काय नाही बरंय सगं
तुमच्याकडे चालू झाला असेल का पाऊस.
पाऊस चालूच आहे आमच्याकडे कुठं बंद झाला.
आता चालूच आहे अजून अजून बंदच नाही.
चालूच आहे पाऊस बंदस नाही झाला.
हां हां
चालूच आहे पाऊस.
घरी आल्यानंतर चालू झालं ती एक बर आहे.
बरं आहे तेवढंच. रेन रेनकोट वगैरे असलं ना.
आहे आहे रेनकोट आहे दिले तिने.
हा
हम्म तरी रेनकोट घातलं तरी पण असं आडवं पाऊस असल्यानंतर आतमध्ये जातेच पाणी पूर्ण.
जात हो.
ते गाडी मुळ नाही तर चालत गेल्यानंतर असं पाणी जात नाही ना बरोबर हे होते. मग त पुढून पोउस आला ना पूर्ण रेणकडू आतमध्ये भिजते असन तसं.
हा हा
ह्यांचं ह्यांचं पण येताना रेनकोट घातलं तरी पण आडवा पाऊस आल्यानंतर भिजूनच येते. अ
का खरं नाही.
हा
हम्म
अजून काय म्हणतात मुलं वगैरे
बरे हेत मुलं पण
खेळायला गेलेत का बाहेर
नाही आहे झोपलाय अजून उठला नाही
हा हा सकाळी कॉलेजला वगैरे जातेत लवकर उठव लागत
कॉलेजला जातेत ना म्हणून लवकर उठा लागते त्या दुपारी अजून मोबाईल बघायचा नंतर झोपायचं संध्याकाळी तीन त्यांच्यावर
चालायचंच आजकाल मुलांना मोबाईल पाहिजेच सगळं मोबाईलवरच येते नको एवढं पण सवय पडलेली आता त्यांना
ते तर आहे सवय पडलेली
त्यामुळे हेच होते तसं
हम्म
अजून काय म्हणता म बाकी
बाकी काय नाही बरं हे सगळं
तरी अशी पावसाळ्यात पण उकडतं का थंडी वाजते तुमच्याकडं
थंडी वाजते ना
नाही तर असं दमट हवामानच असतं ना उन्हाळ्यात खूप त्रास होत तुम्हाला
भरपूर भरपूर उन्हाळ्यात उभं राव्हंत नाही घरात एवढं गरम होत
होत्या आणि आतल्या रूम मध्ये तर जास्तच होता हा ह हम
सगळं काम ठप्प
नाही गं उन्हाळ्यात सारखं लाईट कट करतेच उन्हाळ्यामध्ये
तेच उन्हाळ्यात जातेच इतर वेळेस जात पण उन्हाळ्यात जाते
जाते हो हो अजून पावसाळ्यात हिवाळ्यात नाही जात
मी घाट कोपरला होते ना तिथं नव्हती जात उन्हाळ्यात पण नव्हती जात कधीच नव्हतं इकड वाशीला राह्याला आल्या पासून उन्हाळ्यात लाईट जाती
तिथं म्हणजे असं इलेक्ट्रिक गरम होतय ना मग त्यामुळे उन्हाळ्या ते एक दोन तास काढतातच दिवसा
हा
रोज काढत्यात
रोज काढत्यात तेच ना
तिकडं तर सोलापूर ला असताना आम्ही काढत होते इकडं काय माहिती बाबा अजून नाही माहिती इकडं
हम्म नि्च आहे
अजून काय म्हणत तुमचं स्वयंपाक वगैरे करायचंय का हा आळूवळी करते म्हणला ना
हं
हा झालं चहापाणी का करायचंय
ते चहा पाणीच करायचंय आता
हा हा मला पण करायचं चहापाणी हा अजून काय म्हणला
बाकी काय नाही ठीक आहे सगळं
हा हा बरं आहे की मग काय करा स्वयंपाक ते मग काय
हो हो चालंल
हो हो ठेवू का हा
थांबा सेकंद जवाय